हो. हा. बरं बर बोल. काय म्हणतेय बरी आहे ना हो मी पण छान आहे आता आता काय ऐक कडे आलीयेस.
हो आईकडे आली ये आठ दिवस ये
अ अ जस जायचं जवळ येत तस आठवण येते ना काय म्हणतेय आणि
जबाबदारी ना
अ हो हो मग इथे काय काय आहे तुमच्याकडे कसं बैठं घर ये तुमचं.
हो बैठ घर आहे खाली मस्त असं ओटा आहे मोठ ठा आणखीन दोन मज तरी घर ये. आणि बाहेर अंगणात झाडं आहेत. मस्त छान ये आमच्या इथे हम्.
काय प्राणी वगैरे आहेत का कोणी हे आहे.
हो आमची एक मांजर ये अ हो तिला पायापा म्हणजे आ अस नाही की पाळीव ये वगैरे फिरती मांजरे ते वरच्या मावशीनी पाळलेली तिला तर ती येते आमच्याकडे दोन वगैरे प्यायला असेल किंवा काय खायच असेल येते छान आहे पण ती मग ते मावशी वगैरे गावाला अच्छा व्हाईट कलर आहे. पूर्ण व्हाईट हेती आणि गुबगुबीत मस्त. कुठे गावाला जायचं असत. त्या मावशींना आता आमच्याकडे टाक णात
अ हो हो छान मला पण फार आवडतात असं प्राणी आणि हे आता आमच खर वरती आहे घर पहिल्या मजल्यावर हे पण आमच्या समोर अस ना एक शेड आहे त्याच्या बाजूला एक झाड आहे त्या झाडावर एक मा जर आली आमच्याकडे आणि तिने पिल्लं घातली. आमच्याच ह्याच्यात आणि पिल्लं घातली तर असं म्हण ना मांजर असं पिल्लं एका जागी ठेवत नाही. फिरवते पिलांना पण ही जी मांजरे काय माहिती नाही तेव्हा प आली ती इथेच राहिली कधी चुकून पण तिने पिल्लांना हलवली नाही. नाय पण एकदा पण नेमकं त्या वेळी असा उन्हाळा उन्हाळ्याचेच असे दिवस होते जरा एप्रिल वगैरे अस तरी आणि ओपन नाही असलं की, उन्हाचं जास्त लागत ना. मग माझ्या मिस्टरांनी काय केल. अ दोरी बांधून अशे दोन तीन दोऱ्या बांधून त्याच्यावर असं जुनी चादर टाकून त्यांना आडोसा केला. मग आडोसा केल्यावर मग काय मस्तच ना मग तेवढ्याच्या तेला राहायला हे झालं आणि खाली टोपली ठेवली बस. रायला म्हणजे मग गरम पण ला णार नाही खालच हे. मग झाल. त्यावेळेला तिने दोन पिल्ल घातलेली मग ती आमच्याचकडे मोठी झाली हे झाल ती मांजर गेली निघुून. आणि ती पिल्ल आमच्याकडे मोठी तिथेच आमच्याकडेच मोठी झाली ती हे करून आणि ती मांजर अशी य येऊ. ऊन जाऊन असायची पण कायम नस सायची त्या पिल्लां जवळ म्हणजे असं नाय तर मांजर अशी - कोणाला यायला देत नाय ना. कोणाला जवळ अस कारण पिल्लांना हे पण तिला काय माहित नाही तिने पिल्लही नेली नाहीत येऊन जाऊन असायच. ती अदन मदन पण ति पिल्लं पण आमच्याकडेच येत. त्यात मोठी झाली. मग काय ती आमच्या घरात मध्ये यायला लागली सगळी फिरायला लागली. मग एक होता बोक का आणि एक मांजर होती. झालं पुढच्या एक दीड वर्ष अ त्या मांज मांजरीच पिल्लू ज पिल्ल जे होत त्याच मोठं झालं. त्यांनी पिल्ल घातली. त्या मांज पिल्लं घातली. आणि परत ही मोठी मांजर याय ची जायची तिनी पण एकदा पिल्ल घातली अशी काय विचारू नको आमच्याकडे एवढी आणि गमत म्हणजे त्या दोघींनी ना कधी त्या पिल्लांना हलवलंच नाय आमच्याकडनं ही गंमत ह हही गंमत नाय रस्ता ठेवत नाही म्हटल्यावर जरा ये ना.
हो नाही ठेवत मांजर असेल. कु त्रा असेल किंवा जर कुत्रा आपण पाडलेला असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण जर ते पाळलेले नसेल तर मग ते राहू नाही देत.
मग तेच सांगते ना, ह ही मांजार सुद्धा फि अशी फिर फिरतीचीच मांजर होत ती अस नाही की आमच्याकडे कायम राहणारी होती, पण तरी तिने नेली नाही, मग झाली चार पिल्ल झाली. चार वेळा झाले. पण एवढी कुठे ग आम्ही ठेवणार आणि हे करणार आमच्या, मग एक एक जण हो म आमची अ एक जण आमच्या तिथले जवळचे त्यांच्या मुलांना मांजर पाळायचं हो त मग आमच्या बाईंनी सांगितलं की त्यां च्याकडे त्यांच्याकडन आपण आणू. म ती घेऊन बास्केट मन्न तीला हे करून घेऊन गेला, वगैरे काय काय मजा मजा मग पण बाकीची आमच्याकडेच आणि मग ते जे अ दुस्याप पिल्लानी पिल्ल घातली होती आणि ही ब जी मांजर होती. ती अचानक गायबच झाली म्हणजे काय माहित नई पिल्लड मग ते पिल्लू लहान ना ग पिल्ल त मग रात्रीच रडाय अ ओरडाय् च ते त्याला भूक लागायची ना दूध पाहिजे असायचं, मग माझी मुलगी काय कराय ची रात्री बिचारी उठायची आणि ड्रॉपर असतो ना आपला, वाटीत दूध घेऊन यायची आणि ड्रॉप परने त्याच्या तोंडात दूध घालायची, एवढूस ते पिल्लू गं कस पिणार ना बिचार, त्याला काय अस अ वाटीत न अहप डी डिश मधनं प्यायची अजून तेवढ सवय झालेली नसते ना कस पिणार ना ते, मग ही काय करायची त्याला घ्यायची मां वर घेऊन बसायची हळू हळू ड्रॉपरनी थोड थोड दूध पाजायची. म हे वायचं, मग त्याचं पोट भराय चना कन आई नाई त आईकडचं दूध पिणं आणि वेगळंच पड
हो, ही गोष्ट वेगळी, पण त्यांना कसं आमचं पण म्हणजे बाजूलाच ये, त्या मावशींच्या एरा आमच्या कडे त्या पण मग अ ये त्याच्याम त्याच्यातली एक मांजर ये, इतकी आगाऊ ये ना ती
असतात अस डँबीस
दूध देत होती, तर तिने काय केलं ते दूध नई पिलं, मग दुसरी आली ना ती जी जीव नेहमी येते. ती आली न ती गपचुप दुध पिऊन निघून गेली. आता हिच्या बाईच्या मनात काय उंदर
तिथे मागे गेली. मागे गेली आणि आम असा टेबल ठेवला आहे. त्याच्या खाली घुसून गेली. त्याच्या खाली घुसली मग मी तिला सांग तू बाहेर ने बाहेर निघं दरवाजा लावू आम्ही आम्ही बाहेर जातोय. तू बाहेर निघ. तर तिने काय केलं बाहेर निघाली आणि मागे तो टेबलला लाथ मारली ना मागून सगळं सामान पडून
आई बापरे राग आला तिला मला बाहेर यायला सांगते म्हणून काय,
आणि आई ति अजिबात ऐ कत नाही तिला आहे ना आज तिला उंदरच पाहिजे तिला नाही दूध नाही. काहीच नाही पाहिजे तिला उंदर पाहिजेत. पण आमच्या घरात उंदरच नाही आता ते बाकीचे आले त्या घेऊन गेल्या. पण ती एकदम म्हणजे दुस री मांजर आहे ना. एकदम गुबगुबीत आहे आणि एकदम म्हणजे अशी शांत तिला दूध दिलं प्यायला पिऊन घेईल आणि निघून जाईल. आणि जेव्हा तिला भूक लागेल ना तेव्हा आपल्या पायात ती म्याँव म्याँव म्याँव म्याँव इतकी फिर
घोटाळत राहतात ते पायातच हं हो बरोबर बरोबर हं पण एकना हं हं ब बोलना बोल बोल नाही मी म्हंटलं पण त्यांचा ना असं एक अ त्यांना मोठ्या आपल्याला एकदम हे हो तर ना म्हणजे पळापळ पण कसं अस तना यांचा ना एक लळा लागतो गं. खूप असं प्रेम म्हणजे असं. नसली की ना मग अगदी चैन प नाय आपल
म्हणजे अस एकाल असतं ते म्हं की असं खर सांगायच तर, आपण ते ची काळजी घेतो, एवढं हे कर तो. खूप छान वाटतं पण, असं त्यांच्या बरोबर हे करून सुद्धा ना, अस खूप फ्रेश वाटत बघ असं, कंटाळा नाही येत कधी असं.
हो आणि हि जी मां हम् ती जी मांजर हाय ना, जी आमच्या घरी येथे दूध वगैरे पिते, तीना म्हणजे अस प्राण्यांना म्हणजे अ खारुताई असेल किंवा प काय म्हणतात? आपले पक्षी वगैरे असतील ना, त्यांना काहीच नाही करणार. पण ति जी अगाव मांजर हायना मग तीनेना खारूताई पण नाय, राहु दिल्या झाडावर. तिने, एएक एक किंवा दोनच खारुताई राहिल्याय आता, आता तर त्या पन दिसत नाई, त्या पन दिसत नाई मोठे मोठ नीमच झाड हायतना आम च्या इथे, तर अ निमचे त्या आपल्या नारळा चे, जांभळाचे तस ची झाड हायत, तर तिथे नेहमी राहायच्या त्या पण ती आल्यानंतर म्हणजे तिचीच व तिचंच पिल्लूय वाटतं ते. तर ती आल्यानंतर मग त्यानंतर अ ना पक्षी येतात. ना काय काहीच नाई येत.
हो हे लोक पकडतात ना त्यांना हो बरो
झाडावर चढलीना मग आपलं आपल्यांना भीती वाटते याय ही पडली तर लागलं लागायला नको हीला.
नाही नाही हां नाही ते बरोबर उतरतात आणि जरी पडलीना ते असे ह्याच्यावर पडत नाही. काय झालं आमचं आता पहिला मजला आहे ना तेजाच. त ते एक पिल्लू आहे ना त्यातलं ते अस काय खेळत खेळत गेलं आणि खाल ते त्या ग ह्याच्या ह्याच्यावर गेलं आणि क-कसं पडलं तेच कळलं नाही. डुबुकन खालीच पडलं. पहिल्या मजल्यावरन हो. आणि ओरडाय लागलं म्यावं म्यावं म्हणून आम्ही बघायला गेलो काय झालंय बघते तर हे पिल्लू खाली. अरे एवढं छोटं पिलू त्याला परत वर. चढता येणार नाही ना, आज थोडी म्हणं मांजर बिंजर - - कशी उडी मारू शक तेचं ते कुठन बिचार उडी मारणार, मग आम्ही गेलो खाली त्याला कपड्यात न घेऊन हे करून.. वर घेऊन आलो परत, कारण एवढं विचार ते पडलं नाही, कोण हे करणार त्याला ते म- - त्यामुळे ते इतका लळा लाग- - तोना एक लहान बा आपल्या घरात - - लहान बाळ असल्यासारखंच वाटतं. तर ते त्यांच्याबरोबर खेळायला एक- - करायला.. बरं आपण बोलतो ना, त्याप्रमाणे ते - - कळतहां - - त्यांना म, म्हणजे, लहानपणापासन असली एक तर त्यातला होता ना. कधी कधी राग येतो. कधी कधी अस म ते आपण काय हे करायला गेल की पंजानी अस
हो हिकडंबी तशी याच्यावर खाटेवर बसली होती बाहेर आम- - च्या आणि मोबाईल बघत होती. अचानक आली, बघितलं. मोबाईल तिने हा बघते ती, माझ्या जवळ आणि मी तिला रिस्पॉन्सच नाही दिला ना- - ती म्हणजे पाठ नको आणुन चालली कि
तेच म्हणजे तो मा - - मी येऊन पण माझ्या कडे बघत नाही म्हणजे काय?
जाळ पण येतो नखं मारून गेली तुम्हाला
आणि ते बरोबर त्यांना जे कारायचं असतं ना, आपल्याला अगदी येऊन म्याव! म्याव! म्याव! म्याव! त्या वेळेला अगदी करायलाच लावतात. करून म्हणजे, मग आपण समजून म्हणजे हे कराय त त्यांच लहान बाळा सारखं
हो आणि एक वेळेस तिच लक्ष नव्हत, तिला मी हात लावला ती इतकी चमकवून गेली आणि डायरेक्ट डायरेक्ट इथे होती ते तीने तिकडे उडी मा रून दिली म्हटलं एवढी काय घाबरते मीच आहे म नंतर बघितल तिने बरोबर जवळ आली.
हा ता तंद्रीत असेल काहीतरी, दुसऱ्या ह्याच्यात असेल त्यामुळे कळलं नाही तिला अस हे म्हणे
ती खाली तिला काहीतरी दिसलं असेल
अ, तेच त्या तंदरीमध्ये एक तग ते कॉन्सन्ट्रेट करतात. नात्या तेच्यावर असं हे करायला आणि एकदम अचानक जाऊन आप न नाही केलं की ते एकदम, हे येत तात गोंधळल्यासारखे एकदम बर झाले ना चालेल हो चालेल चालेल थँक यू, धन्यवाद आणि हो मलाही खूप छान अनुभव मिळाला तुझा ओळख ठेव अशीच आपण उद्या पण बोलूया हं हो चालेल चल बाय
बाय.